काय करताय?
काही नाही ग सध्या बसले ते कुलरच्या हवेमध्ये.
कुलरच्या हवेमध्ये
हम्म चाललंय ग खूप जास्त गरम होतय.
गरमी गरमीच आहे तशी?
हो ना काय करणार पण
काय करायचं आता उन्हाळ्यामध्ये असंच आणि एक महिना मग आता पावसाळा चालू होईल.
हम्म
उन्हामध्ये ते खूप गरम होते ना गर्मी खूप जास्त वाढले आज पण ल करू, ताई काय काय कराल्यात बघ गु नवीन काय आहे ताईंच्या
हम्म असं होय, तुमच्याकडचही सांगा मला
आमच्याकड आमी आता गावी आलोय. मस्तपैकी आंबे वगैरे खाल्ले, फिरून वगैरे आलो, आमच्याकडे हापूस मिळतात, हम्म हापूस परत ते सार पण भेटतात रायवाल बोलतात. ना ते आंबे पण आहेत, ते आंबे खूप आयत. पण तेवढे म्हणजे चवीला नसतात, थोडे आंबट असतात ना साधेवाले असतात ते, हा साधेवाले पण तेंच आपण लोन गरे घालू शकतोय त्या आंब्यांचं
हो का? हा हा अच्छा अच्छा!
एक एक गोड असतात, काही आंबट असतात, पण ते हापूस वगैरे असतात ना ते खायला एकदम गोड लागतात, हा जे मार्केटमध्ये येतात. आंबे तसे अ भेटतात, आंबे हम्म
आमच्याकडे नाही ओ आंबे आमच्याकडे द्राक्ष
हा तुमच्याकडे द्राक्षे आमच्याकडे आंबे आहेत, काजू आय.
हम्म तुम्हाला काजू तर मस्त फ्री मध्ये मिळत अस लओ काजू फार महागे आमच्याकडे
हो आमच्या शेतामध्ये झाड येत ना काजूची
हम् अरे वा! कसे असता व काजूचं? काय मरा जरा सांगा ना काजूबद्दल आयडिया
काजू अ म्हणजे ते काजूला, अ काजू आपण जो काजू आपण वापरतो ना ह्याच्याम दे ड्रायफ्रुट्स वाला काजू, त्याच्यावर ते कठीण कवच असत म्हणजे ते टर्फल टर्फल अस
हो का? हा
हो त्याच्या खाली एक फळ लाग त फळ तेला काजू बोलतो काजू
हा हा हा हा म
त्यांना ते खातो आपण, त्याच्या वरती जी बी येते ना बी, त्याला म ते काजूगर त्याच्यामध्ये असतो त्या बी मध्ये म त्याला आपण बोल जूच्या बिया आणि ते खातो ना फळ त्याला बोलतो काजू, काही ठिकाणी त्याला मुर्टे बोलतात, काही वेगळ वेगळ बोलतात त्याला आमच्याकड तर काजूच बोलतात, हा आणि ते अस त आपण ते विकतचे घेऊन खातो ना, त्याच्यापेक्षा हे काजूच्या बिया ना, अशा भाजून खाल्ल्या ना चुलीमध्ये किंवा अस भाजल्या ना अन त्या फोडाय च्या भाजून फोडायच्या.
फोडून. हा. हा.
काजु चा गर असतो. म ते भाज ल्यामुळे छान लागतात आ ते विकायला येतात. ते, हा. ते भाजल्यामुळे छान लागता. चवीत नाने जे आता विकायला येतात ना. काजू, काजूगर ते कसे मशीन मध्ये फोडलेल्या बिया असतात. त्या का अशा भाजलेल्या नसतात. त्या प्रोज
मग तो गर वगैरे नाही आम्हाला फक्त बियाच मिळता. काजू
हा काजूचा आता सीझन संपत येतो या मे म ते म्हणजे ते सिजन त्याचा आंब्यान आधी चालू होतोय.
हो का? हा. हा.
कायला येतात ना त्याच्या आधीपासून काजूचा सीझन चालू होतोयो. आता संपायला येतोय. म्हणजे आता कमी कमी कमी राह
हम्म. हम्. तुम्हाला तर छान मिळत असेल. मस्त काजू
हो परत ओल्या काजूची आमटी वगैरे बनवून खातो आम्ही. ओल्या काजूची. काजू घर असतात. ते ओल्या म्हणजे आता त्या काजूच्या बिया असतात. ना त्या ओल्या आणायच्या तोडून ओल्या म्हणजे अशा जून झालेल्या.
हम्म. हम्म. हम.
घरी आणायछ्या आणि तेला वेळीवर चिरायच्या, दोन भाग करायचे. हाताला आदी, हाताला आदी तेल लावायचं, नाहीतर ते काजूचा जो हे असतय ना ऑइली ऑइली ऑइल असते काजू च्यामुळात पल्या हाताची स्किन अ स्किन निघते. स्किन पूर्णशी सोलवटते थोड्या दिवसाांनी.
हो का अच्छा अच्छा हा
प्रोसेस असते मग ते त्या हाताला तेल किंवा पिशवी लावून ना त्याचे दोन दोन भाग करायचे कापायचे मधून आणि मग टोकदार सुई किंवा काट टी असते ना त्यांना मग ते गर गर उचलायचे आणि गरम पाण्यात टाकायचे.
हम्म अरे वा पण भारी लागत असेल का होती आमठी
मस्त लागते. खूप
काजू कि म्हटल्यावर काय विषयच नाही ना हो
श
राज राज राज राजशाही स्थ तरी काय मागतो. नाही हो विकत मिळतीच कुठे विकत पैसे दोनही मिळत नाही.
तेच ना म आपल्या शेतात असल तर तेवढ भेटतय खायला वर्षातून एकदा मग ते काजूचे गर ना गरम पाण्यामध्ये टाक खायचं मग त्याच तेल वगैरे सगळं निघून जात. मग ते आपण तुरीच्या डाळी मध्ये बनवू शकतो. किंवा कांद्यामध्ये बनू शकतो पूर्ण कांदा आणि काजू असं त्यामध्ये खूप हो म्हणजे साधी सिम्पल आपली त्याच्यामध्ये जास्त मसाला वगैरे नाही घातला तरी चालतं साधं सिम्पल बनवून होतं ते डाळीमध्ये आपण आता डाळ बनवतो. फोडणीची तिखट डाळ त्याच्यामध्ये बनवलं तरी पण छान लाग किंवा त्याची सुकी भाजी ते तुम्ही वड्या वडे बोलताय ना वडे वडे त्याच्यामध्ये पण बनवतात ते आमच्या इकडं
काजू टाकून हम्म हम्म
काजू टाकून ते वड्यामध्ये पण बनवतात. त्यामुळे ते खूप टेस्टी लागते छानच च लागता
अच्छा अच्छा अरे वा मंगत छान ये
परत आपले फनस असतात ना फनसाच्या आतमधल्या बियास अस ना त्या बिमध्ये पण ते बनवतात बी या नी काजूचे गोर, आणि त्याच्यामध्ये तूर डाळ.
हो ती फणसाची भाजी ना हो.
हो ते पण छान, आता आमच्या परड्यामध्ये फणसाचे झाड हे, त्याला खूप फनस, लागलेत.
अरे वा, आम्ही तर फक्त टीव्हीत बघतो आणि पुस्तकामध्ये, वाचतो त्याच्या कथा.
मी आता तिथंच फणसाच्या, झाडाखाली उभी हे. आमच्याकडे भर आता उभी आहे ना माझ्या समोर फणसाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, काजूचं झाड आहे.
वा, वा भाग्यवान, आहात तुम्ही.
आता आंबे आमी रोज झाडाखाली पडलेलेच खातो आणून, आता मी बोलत, बोलत, तुमच्या सोबत अ आंबा खाल्ला.
अरे वा मगं त मस्त य. आमच्याकडे नाही हो कसलं हूं.
या आमच्या गावी आंबे, फनस, काजू, खायला.
आल्यावर फक्त काजूची, आमटी खाऊ घाला आम्हाला.
चालेल ना या की आत ह्या वर्षी नाही भेटनार तुम्हाला, आता पुढच्या वर्षी यावं लागेल. पुढच्यार्षी नक्की या आमच्या गावी तुम्हाला देऊ आम्ही.
हूं ते ओल्या काजूचे, आमटी पाहिजे ना.
हो हो हो ल्यावचीजी. आता त्याचा शिजन संप त्याला ना आता एवढे नसतात.
हा हं हं!
मार्च, एप्रिल, ला चालू होतात यायला. मग ते आतापर्यंत मे मध्ये मे पर्यंत हळूहळू, हळू आपलं चालू राहते थोडं, थोड.
तुमच्याकडे होळीचाच, सण मोठा असतो ना शिमग्या चा
मं गा हो शिमग्याचा पण मोठा असतो, गणेश उत्सव अस
हूं गणेशउत्स तो पण फार मोठा तुमचा.
हो गणेशोत्सव पण म्हणल परत आमच्या यात्रा प्रकार असतो यात्र आ म्हागी, जत्रा ते पण खूप जास्त असत. आमच्या कड आाता होती आमची पंधरा तारखेला होती आमच्या गावची यात त्याच्यासाठी आलो होतो. आम्ही सुट्टीला, मरगुबाई देवी म्हणून आहे. बाई देवी. त्या देवीची यात्रा. होती
काय वैशिष्ट्य हो त्या यात्रेच?
म्हणजे ते आता पूर्वी, पहिल्यापासून चालत आलेल आहे ना. त्यामुळे सर्व आता की इथून पुढची पिढी ते सगळं, अ त्या हिच्यानुसार करते. ते आमच्या देवाला नॉनव्हेज नाही चालत. पूर्ण वहेज असत शाकाहारी जेवण बनवतात. आणि मग देवीची ओटी, वगैरे भरायची असते. देवी आमची अ हो असत की आम च्या देवी ला ना म्हणजे देवी जेव्हा मंदिरातून बाहेर पडते ना.
हम्म
तेव्हा मंदिरातून गावातून अशी मिरवणूक निघते ना, तेव्हा अशी एका शेतामध्ये पळत जाते. म्हणजे ते अ त्यांच्या अंग गात वगैरे येतेय ना.
हम्म हम्म
मग ते असं एका शेतामध्ये जाते पळत, आणि मग ना म सगळे जेंट्स लोक देवीला घेऊन जातात, तिथून पुढं बायकांनी जायचं नाही त्या देवीच्या सोबत. असं काय-काय पौराणिक आहेत.
हो म्हणजे काहीतरी शास्त्र असेल ना, हो पौरानिक कथान मागे शास्त्रच असतं हो.
म तेचं ना भरपूर मोठी स्टोरी आहे त्याची.
फायद्यासाठी आहे वो.
हा म्हणजे ते कसं, लोकांनी एकत्र यावं
हा
याच्यासाठी असत सण समारंभ हो यात्रा देवाची आपल्यावर कृपा छाया असायला पाहिजे ना, देवाच पण काहीतरी करायला पाहिजे ऋण त्यांच फेडायला पाहिजे.
हुं आणि तुमच्या भागातल्या ह्या गोष्टी फार सुंदर येत. शिमग्याचा उत्सव झाला. गणेश उत्सव झाला.
त यात्रा माही असतात. जत्रा असतात.
हुं हुं
भरपूर असतय त्यामुळ मे महिन्यामध्येच असते ती म्हणजे तीन वर्षात तुन एकदा होते. दरवर्षी नसते. होत तीन तीन वर्षातून एकदा असते.
चालेल मी नंतर कॉल करू का तुम्हाला? बाय